लागला लागला.
हॅलो
नाही नाही.
लागला आता बग. हॅलो.
हां बोला ना.
हम.
कुठं? राहती मी का वाशिम.
हो का?
हा तुम्ही?
वाशीमला का?
हो.
अ नाकाळा.
म
तुम्ही कुठे राहयता?
का?
तुम्ही लांब धरला का फोन.
एक मिनिट मी हो येत येतं. आता आला का? आवाज
हाव यायला.
यायला ना.
तुम्ही कुठं राहता म्हटलं?
कारंजा.
हम् कारंजा.
हो का?
वाशिम मध्ये येते ना.
काय? वय आहे तुमचं
माझं वय चाळीस. अ
चाळीस!
हम्.
होव का? काय काम करता तुम्ही?
काय नाही मी पार्लर शिक्षण झालंय माझं लग्न व्हायचं हे.
लग्न व्हायचंय? पार्लर करता.
हम्म.
हाव. काय-काय करता पार्लरमध्ये फेशियल?
ट्रैनिंग आहेच व्हय एक महिन्याच? तीन हजार रुपये भराव लागते, किट मिळते त्याच्यात. नाय आधी.
फक्त आता थोडस हे प्रॅक्टिस म्हणुन चालू द्या याला.
प्रॅक्टिस कराया लागल्या का?
हम्म.
म्हणजे अजून शिकत हे.
अरे देवा कस्टमर पण ते आता मध्ये किळ निघत होती.
ह्म.
मग फिरत तर होते.
होव काय?
तु काय करते?
मीं काम नाही करत काही.
म्हणजे मी घरीच असते, स्वयंपाक-बियपाक हे घरच
लग्न झालं हाय का?
आं
लग्न झालं?
काय म्हटलं?
लग्न झालंय का म्हटलं?
होव, लग्न झालेलं हे माझं.
होव का, काय करतीस तु?
हजबेंड अं पंपा वर राहत्या.
तेच्याय आं
माझा नंबर कुठून मिळाला?
ते ग्रुप वर आहे ना.
आं
मी दोन-तीन महिलेले फोन लावला.
ह्म.
त्याला म्हटलं, की तुमचे टास्क पूर्ण झाले का?
अं.
तर- तर एक ज्योति म्हणू नाव हे त्याचं
हम.
तर त्यामुळे लागल्या की माझं टॅक्स पूर्ण झालं तरी मला लागत असल तर पाहा लावून.
हां.
मग मी त्यांना लावलं तर लागलाच नाही.
हो का?
हा मला वाटलं तुमच्या सगं भितर सोय म्हणजे तुमचे पूर्ण झालेग मी कॉल लावेन तुम्हाला ते लागलाच नाही काय.
हा.
नाही मलाही माहती नाही पण कुणी लावत नाही आता मला आटलं बंद झालं असंल.
ते म्हणजे जास्तीत जास्त टॅक्स पूर्ण झालेत ना. आणि जे आता म्हणजे माझी एक मैत्रिणी याच्यावरचीच
हम्म.
तर ती कॉलेजला जाते दिवसा
हम्म
अन रात्री अभ्यास करते तिचा मॅसे आला कॉल करू का? तर मग मी म्हण असं तरी करा.
हम्.
आणि कामात हे असं पण तिचा फोन आहे आता बंद.
हम्म.
त्याच्यामूळ
हम्.
हॅलो.
चार वडापाव खायच होत माझं मला.
माझे तीस कंम्प्लीट करायचे आहेत ना.
हां.
माझे आठच झाले. आणि सव्वीस तारखेपर्यंत ते पूर्ण कंप्लीट करायचे नाहीतर टॅक्स भे टत नाही.
अच्छा.
म्हणजे पुढचे जे टॅक्स येतात का नाही त्याच्यात काम मिळत नाही मग.
हो का?
हा.
मला तुम्हाला चार लावता येते आता.
हा.
चार लावता येते मला.
तुम्हाला चार
हा आ आता लावला ना एक अजून तीन लावता येत आता एक उद्या नाहीतर दुपारी असे लाव जा.
ह ठीक आहे. तुम्ही फ्रीच असता ना दिवसभर?
हो चारच्यानंतर लाव जा.
चारच्यानंतर ठीक आहे चालेल.
हा लावला एक आता मी हे स्वयंपाक झाल्या अजून अर्ध्या घंटानी एक घंट्यानी लावच.
हा आता स्वयंपाक करायला का तुम्ही काय बनवली भाजी?
भाजी बनवली म्हणून
कशाची
भेंडी
भेंडी भाजीचं टेन्शन नाही काय तुम्हाले?
काय ते?
भाजीचं टेन्शन नाही घ्यात म्हटलं रोज रोज भाजी काय करा?
क्लास लागणं
आं
येते मग मला काहीतरी कराचं लागन ना खाया प्यायचं
हाव
नाही आई आहे माझी
स्वयंपाक कराला तूम्ही?
हा
स्वयंपाक करायला?
स्वयंपाक झाला दोनच झालं आता फोन आला म्हटलं जावा तर लागेल आता बोलूनच घेऊ दे
हम्म हो ना आता तिले पण सांगाव लागल की हे पूर्ण व्हा लागले तर ना आपण दोघीच राहिलो
हो तिलाही माझा नंबर द्या कर म्हणा मग तिला चार करायला जमते तुला चार करायला जमते
तिले बिन नावा लागते म्हणजे आम्ही एकेमेकीले
पण दोघिले तुम्ही चार, चार वेळा लावातो ना मला तसं करून पण टा
हा
अ एक जणाच आहे टास्क मी नंबर देईन तिचे व्हायच हाय
ठीक आहे
ह
महिलाच आहे ना.
हो हो पाहिलाच नाही ना
तेव्हा टाकलं होता की जे दोन, तीन महिला म्हणजे सुरुवातीले
हम्म
की तसं बाळ हाय ना एखांद्या माणसाला फोन लावला असाल दोन, तीन बाळाची कंप्लीट आलती.
हा
कि जसं ती माणसं आता पोरी म्हटलं की बरोबर बोलत नाहीत ना
हम्म
छेडछाडी जसं बोलतात ना असं
हा
तर दोन-तीन अं पोरीची कंप्लेंट आलती
हं
की बायानं बायालाच लावायचा. आणि मेलनं मेलेलाच लावायचा.
त्यामुळे तर आम्ही चान्स लावणार. ग्रुप मध्ये चार, पाच जणी होत. त्याच्यात करून टाकला आम्ही त्यांना याला ही आम्हा ही आला नाही. हो
तुम्ही एक अ म्हणजे तुम्ही मैत्रिणी असताल. चार, पाच आणि मग ऐकुऐक फोन लावत. असनार हाय ना?
तेवढ्यातच आम्ही करून टाकलं
हा मग ते कस, मग तुम्ही ओळखीच्या ना अस तसं वगैरे वगैरे बोलायचं. अन कधी फ्री आहे, कधी नाही आहे, तुम्हाला माहित पण रहात ना.
हो होत बोला दहा मिनिटांचे पोचतो कोणी राहते. काय आहे त्याच्यात
हो ना हो ना दहा मिनिटं कोण नाही. टाइम काढू शकत.
पैसे भेटते ना ते काय फुकट आहे का
हा ना दहा मिनिटाचे पैसे भेटायला लागलेत. ना मग कोण नाही बोलणार?
ते आता मी बोलायले तुमच्या सोबत मग पैसे भेटतेच ना? माय
ठीक आहे. मी तुम्हाला डबल अर्ध्या घंटे ने लावतो.
हं काय माहित बाबा
हा
मुलं बाळ काय आहे?
मुलं बाळ नाही. दोन वर्ष झाली लग्नाला
ह का
हम्म
प्लॅन आहे.
हा
बाहेर कुठला आहे?
बाहेर अग सोड
ह
ती सोड च्या काय सोड
हा
प्रॉब्लेम काय आहे.
माझं काय?
ह
माझं खराते
बर
हा
विसवळ जवळ एक मांडवा गाव आहे. ना
आं
मांडवा गाव आहे. ना मांडवा
हा हा मांडवा आहे.
खूप लांब येते का गं
अ लांबू आहे म्हणजे लय लांबो नाही लय जवडं नाही.
माझी माहिती आहे द्यायची तिथं. माझी माहिती द्यायची तिथं.
हा का.
मामावाला
आहे आहे मॅडम या मालेगावच्या तिकड आहे ना.
हा. काय माहीत नाही पण ड्रेस शो जवळ आहे म्हण बाई.
हॅलो मॅडम.
हा.
मला एक फोन यायला लागला की हेच्यावणच आहे का?
नाही पण बोलू नका. कट्टे कट्टी म्हटलं.
करुन कट झाल्याशिवाय कट नाही करता येत. नाही नाही ते कट नका करू
हा..
कट नाही करायचा कट केला तर मग पैसे कटते.
दहा मिनिटं झाली नाहीत का?
थांबा आता मला किती मिनटं झाली पाहुद्या एक मिनिटं.
किती झाले?
बस आता होतेच आहेत दोन चार असं राहिले तास. तास हे राहिले थोडेसे सेकंड था होतेच आता.
हो का? ठीक आहे बोला बोला म. मला काय माझा टॅक्स पूर्ण करायचाय.
हा नाम होऊन होते, कट नाही करायचा तिकून कटल्याशिवाय. हा.
कॉल रिसिव्ह नाही झाला की झिरो दाखवतात.
हो. मग झिरोचे माझे पैसे कटले. आम्ही नवीन नवीन समजी नाही ना ते झिरोचे सगळे पैसे कटले.
हो ना माझे पण. किती, चार व चार कॉल केलते म्या.
हा.
आणि त्याच्यातले दोन कॉल रिसिव्ह झाले
हा.
दोन कॉल झालेच नाही त्याचे पैसेच नाही आले, दोन कॉलचे वीस रुपये आले फक्त.
कट करायला लागतेन कट नाही होऊ द्याय लागत ते. त्याचा टाइम झाल्याशिवाय आपोपच झालं की मग ते पूर्ण पोचतात.
म्हणजे दहा मिनट झाली की आपोआप कॉल कट होते.
हो हो आपोआप होते आपल्याला ठेवायचंही काम नाही.
हो काय ते?
हो. मग आवाज कट झाला कि, समजून जाचा कॉल कटला म्हणून! लगेच तुम्हाला मेसेज येते बा! तुमचा कॉल प्राप्त झाला म्हणून!
हा! हा!.
कधीच नाही असं करायचं!
आहे! !
काटायच नाही म्हटलं! त्याचा वेळ झाल्याशिवाय
हो ना मग, ते पूर्ण तर कराच लागल ना?
ह!
ती आता कॉल आलता! म्हणे ती बाई म्हणू लागली की, आता तू जास्तीत जास्त